नमस्कार कसा आहेस?
मी छान आहे. तू कशी आहेस?
मी पण छान आहे. आज शाळेत शिक्षकांनी नवीन गोष्ट शिकवणे ह्या विषयवर खूप माहिती दिली.
हो का? मग सांग ना, काय सांगितले त्यांनी?
शिक्षक म्हणाले कि माणूस आयुष्यभर शिकत असतो शिकायला वयाची मर्यादा नसते.
हे अगदी खरं आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळेच काही ना काही शिकत असतात. आणि खूप चांगला ही आहे.
हो बरोबर आहे पण अ शाळेत पण शाळेत आप पुस्तकामधून शिकतो पण त्याविषयी अनेक गोष्टी शिकायला आवडतात.
जसे की घरातली कामं, स्वयंपाक, शिवणकाम बांधकाम आणि इतर अनेक कौशल्ये.
अगदी बरोबर मला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात.
हो मलाही. जेव्हा मी एकदा नवीन गोष्ट शिकतो तेव्हा मला खूप आनंद होते.
तुला अडी-अलीकडे काय नवीन शिकायला मिळले.
मी अलीकडे संगणकावर प्रेझेंटेशन बनवायला शिकले.
ह खूप छान ते शिकायला कठीण वाटले का तुला?
सुरुवातीला थोडं कठीण वाटले. पण सरांनी नीट समजवून सांगितले आणि सरा सराव केल्यावर सोप झाले.
हो सराव केल्याशिवाय कोणतीही गोष्ट चांगली येत नाही.
अगदी बरोबर तू काय नवीन शिकलीस?
मी अलीकडे चित्रकला शिकायला सुरुवात केली आहे.
छान तुला चित्रकला आधिपासून आवडते ना?
हो पण आता ती नवीन प्रकारची चित्रे काढायला शिकली. जस की मंडला आर्ट, स्केच आर्ट. पेन्सिल आर्ट वगैरे वेगवेगळ्या टाईपची आहे, सगडी चित्रे.
नवीन गोष्टी शिकल्यामुडे आपला आपल्यातलेही कुण विकसित होतात हा ना?
ल्याला स्वतः मधील क्षमता देखील नवीन गोष्टी शिकव शिकवल्यावरच समज असतय
बरोबर, अ अनेक लोकांना गाणे नृत्य किंवा चित्रकले आवड असते. पण प्रयत्न केल्याशिवाय त्यांना आपली क्षमता समजतच नाही.
हो बरोबर आहे, नवीन गोष्टी शिकल्याने आत्मविश्वासही ही वाढतो
हो, एखादी गोष्ट जमायला लागली की स्वतःवर विश्वास वाढतो.
हो, पण काही लोक नवीन गोष्ट शिकायला घाबरतात.
कारण त्यांना वाटते की आपण चूक करू.
हो बरोबर आहे, पण चुका करण हे शिकण्याची एक प्रक्रती प्रक्रिया आहे. हे ना?
अगदी खरं लहान मुलं चालायला शिकताना किती वेडा वे प पडतात? पण ते आखरीमध्ये शिकतात ना
हो, पण ते पुन्हा उठते आणि चालायला प्रयत्न करतात ना.
म्हणून आपल्या चुक्या झाल्या तरी निराश होता कामा नये
हो, प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते.
तुला पुस्तके वाचायला आवडते का ग?
हो, मला पुस्तके वाचायला खूप आवडते, पुस्तकामधून खूप छ ग्यान मिडत. आपल्याला
मला ही पुस्तके वाचायला आवडतो विशेष चरित्रे. जे कॅरेक्टर असतात मूवी आणखी जे छोटे छोटे किताब्याचे स्टोरी टाईप ते मला खूप आवडते आणि ते मी खूप आवडीने वाचतो.
हो, महान व्यक्तीचे जीवन वाचल्यावर खूप प्रेरणा मिळते.
हो त्यांनी केलेले संघर्ष आणखीन मह मह मेहनत पाहून आपल्याला ही मेहनत कराची प्रेरणा मिडते जस की शिवाजी महारा राज महाराणा प्रताप
हो, आजकाल इंटरनेट मुळे शिकणं आणखी सोपे झाले आहे.
हो, मोबाईल आणि संगणकाच्या मदतीने आपण घरी बसून एका गोष्टी शिकू शकतात. आधीच्या काळात असं नव्हता, आधीच्या काळात खूप पुस्तकं वाचायचे आणखी ते समजायला पण भरपूर वेळ लागायची
हो मोबाईल आणि संगणकच्या मदतीने, आपण घरी बसून अनेक गोष्टी शिकू शकतो. जसे की, नवीन भाषा नवीन कला विग्यानाचे प्रयोग आणि बरेच काही.
पण इंटरनेटचा योग्य वापर करायला हवा ना.
हो फक म मनोरंजासाठी मनोरंजनासाठी नाही वापरण्यापेक्षा ग्यान मिळ ळवण्यासाठी वापरला पाहिजे
मला नवीन भाषा शिकण्याची खूप आव आवड आहे.
कोणती भाषा शिकण्याची आव आवड आहे तुला?
मला इंग्रजी आणखी चांगल्या शिक शिकायची आहे तसेच हिंदी ही सुधारायची आहे.
हो का छान नवीन भाषा शिकणाऱे नवीन लोकांशी संवाद साधता येते.
आणि नवीन संस्कृती बद्दल ही माहिती मिळते.
हो खरं आहे प्रत्येक भाषा आपल्याला नवीन जगाची ओळख करून देते.
नवीन गोष्टी शिकल्यामुळे आपल्या विचारशक्तीचा विकास होतो.
हो बरोबर आहे. आपण अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो.
तसेच समस्या सोडवण्यासाठी क्षमता वाढते.
हो शाळेत शिकवले जाणारे विषयही महत्त्वाचे आहे.
गणित, विज्ञान, इतिहास भूगोल, इतिहास या सर्व विषयामधून आपल्या खूप काही शिकायला मिळते.
हो काही विद्यार्थ्यांना गणित आवडते तर काहींना विज्ञान
प्रत्येकाची आवड वेगळी असते ना म्हणून
पण प्रत्येक विषयातून काहीतरी नवीन शिकायला मिळते.
हो अगदी बरोबर बोललीस. तुला
तुला काय वाटते वय वाढल्यावरही शिकत राहालं पाहिजे का?
नक्कीच... शिकायला वय नसते ना..
माझे आजोबा अजूनही रोज वर्तमानपत्र वाचतात आणि नवीन माहिती मिळवतात. होतात.
माझी आजी मोबाईल वापरल्यास शिकली आहे.
वा हे तर खूप छान आहे.
हो सुरुवातीला तिला भीती वाटत होती. पण आता ती व्हिडिओ कॉल ही करते.
यावरून दिसत की कोणत्याही वयात नवीन गोष्ट शिकता येत.
फक्त शिकवण्याची इच्छा हवी.
हो बरोबर आहे आणि मेहनत करण्याची तयारी हवी.
नवीन गोष्टी शिकल्यामुळे आपले व्यक्तित्वही सुधारते.
हो आपण अधिक आत्मविश्वासी आणि जबाबदार बनतो.
तसेच आपला वेळही चांगल्या कामात जातो.
हो मला वाटते, प्रत्येकाने रोज किमान एक नवीन गोष्ट शिकायचा प्रयत्न प्रयत्न केलाच पाहिजे.
अगदी बरोबर बोललीस. मग ती कितीही छोटी असे ना..
हो. नवीन शब्द, नवीन माहिती किंवा नवीन कौशल्य
हे हळूहळू ज्ञान खूप मोठे बनवते आपल्याला
हो म्हणूनच नवीन गोष्टी शिकणे आपल्याला जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे.
हो शिकणारा माणूस नेहमी प्रगती करत राहतो ना.
हो आणि शिकणे कधीच थांबवू नये.
आयुष्यभर विद्यार्थी राहणे हीच खरी प्रगती आहे.
हो बरोबर आहे. आजची चर्चा आपल्याला खूप समोर नेऊ शकते. किंवा आपल्या छोट्या छोट्या गोष्टी एक नवीन कला शिकण्याच्या एक सामर्थ्य आपल्यामध्ये पाहिजे, मला तर असं वाटते व्यक्ती नी नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजे त्यांचा फिल्ड वरून दुसरी पण जे त्यांना आवड जसं का डान्स, आर्टस मध्ये त्यांना तेवढं त्याच्यावर पण स्टेप समोर घ्यायला पाहिजे.
हो आजकालच्या मुलांना शिकायची आवडच नाही राहिली ते फक्त मोबाईल वर दुसऱ्यांना शिकताना पाहते आणखी त्यांच्या मनात एक राहून जाते की, हा आम्हाला पण शिकायला हवं आम्ही नाही शिकलो. पण तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा तुम्ही शिकाल ना तुम्ही, दिवसभर घरी अस राहुन मग कस चाललं.
पण बरोबर बोललास तु. घरी बसल्याने घरी बसल्याने झोपा काढल्या, आणि काहीच नाही होणार आहे. उठले उठून छान काम केलं. वातावरणाची मजा घेतली. वातावरणा सोबत संवाद साधला पाहिजे. आपल्या आई -बाबांसोबत बसल पाहिजे.
हो मग दुसऱ्यांशी बोलल्यावर आपले कम्युनिकेशन स्किल्सही वाढतात, त्यांना पण प्रत्येक गोष्टी काही ना काही आपल्याला शिकायला भेटते. पण लोक ते पण लोकांना समजतचं नाही.
हो.
चला खूप चांगला वाटल तुझ्याशी बोलून.
हो मला आता आपण रोज काही तरी एक नवीन गोष्ट शिकण्याचा संकल्प करूया.
हो.
बरं धन्यवाद!